तऊ
ह हॅलो
हा आवाज येती का?
हॅलो हा आलीस?
का नाही बघ आत्ताच गेम खेळली गेम खेळत होतो रे शोरमा हाला ना आहे ना आहे.
चलकी
नाहीय रे
आ तुझी बारी आहे. आज तुझी पा
नाही आज नाही अरे बाहेर जाणार आहे का कार्यक्रमात जाणार आम्ही पेमेंट करू घ तला ऑनलाइन
छान आहेस मग मग मला होतात म माझ पैश तय मॅडम का पैसे नाही सांग काय म्हला हा
ते येणार आहे.
काय
तू येणार आहे काय?
मित्र होय आपला मित्र त्याला पण करा जाल? अरे त्याला फोन करायचा मी अजून तू काय म्हणते काय म्हणा
बर ठीक त्याला विचार मी जास्त कोण आहे रे. मी आज निघली बाहेर.
भारी नि गले मा म अच् शनिवार होता रे आणि तसं पण आज मी झाला आठवडाभर आता कधी खालेला आ पण एकत्र माग मागच्या बुध सोमवारीे खाला
ह
आ म दोन आठवडे झाले त्याला मरदा
बर ठीक आहे आज नाही उद्या उद्या
उद्या उद्या जा मग उद्या जा उद्या न उकर ना नक्की नव
फिकस आहे फिकस उद्या
हम् अरे ते राहून दे ऍडमिशन केलास.
रॲडमिशन केले कि भावा
माझं झालं त्याला एक अ अरे शन आज केलं मी. काय कोणता ग्रुप घेतलास तू. ए घेतलास आता मी आमच्यातल्या याच्यात घेतला का नाही मी घेत म्हणजे आमच्या अ हच्यातला.
क्लास मधला.
सबजेक्ट मधला. काय मग त्याच्यात तर तुला कसा भरलास तो घरात भरलास का कॅफेत भरलास नेट कॅफेत
नाही. ह्याला माहिती होत रे बंडाला त्याने सगळं भरले त्याच्या कडन घेतली सगळी माहिती.
हॅलो.
हॅलो.
अ रेंज ला येकी जरास हॅलो.
हम्म आता बघ.
रे-रेनला ये रेनला हां.
हा अडका लागज राव.
आता आड काय
हा आता ठीक आहे.
आला?
हा.
अरे काय झालं माहित आहे अम त्याचा स्टॉक मार्केटसाठी लावायला लावलेलं आजच्या जाव काल बघितलेली लिंक तिज त्याचा ते जोडा लाव ल्याल दिजो ऑनलाइन ला.
बर हा हा.
काय समज ना. काल शॅण काल तुझ्याला भरण आलेलं काय?
मारला का नव्हतं असं.
हॅलो.
तुझं डायेट अपडेट होत नाही म्हणजे मागच्या जे भरलेलं असते अपडेट
नाही होत तुझं तसं झालं काय.
होय म्हणजे ते कस सेकेंड इयरच नुसतं टाकायला लागतं ते.
मीन काय टाकलं मीन नाव टाकलं माझ एस पर आता आधरच्या आधार कार्ड वर जसं नाव आहे ते टाकल परत अ माझा नवीन म्हणजे जुना नंबर
हा.
त्याच्याऐवजी मी नवीन तिथं नंबर आपल्याला हे करत होता कॅन्सल करून दुसरा घे लावाय स लावत- लावायला येत होता मी असा जिओ नंबर टाक टाकला तो नंबर पडला ना म्हणून परत माझी जी म्हणजे मध्ये मध्ये जी माहिती होती कने ती भरली. आणि डॉक्युमेंटच्या वेळेला मला एक फोटो टाकला दहा कि बी च्या आत आणि सिग्नेचर म्हणजे माझा आय डी साईझ फोटो आणि सिग्नेचर ते टाकलं त्याच्यानंतर टाकताना कास्ट स सेकंडिअरच्या फस्ट सेमिस्टर फस्ट इयरच्या फस्ट सेमिस्टरचा रिझल्ट सेकंड सेमिस्टर चा रिझल्ट
बर.
आणि कास्ट सर्टिफिकेट माझं परत अ ते एक आलं.
बरं.
आणि अन्युअल इन्कम सर्टिफिकेट हे एवढ. पुडे अली बग पाच ते भरल्यावर मग मला सबमिट आलं. आणि ह हे काय स्कॉलरशिपच ते स्टॉक मार्केटचे सर्टिफिकेट ते पण मी गावाला आले आणि मला लक्षात नाही ते येईल. मझ तिकडेच आहे ते तिकडे आता फोटो पण मी डायरेक्ट सबमिट मार काय होणार नाही न का जास्त इश्यू
नाही नाही काय होत नाही आज जरी केलंस तरी मग ती कॉलेज म्ह परत करराय की आपण
बनणाला विचारलं मी तेव्हा म्हणला मला की आता जर जोडलं नाही तर पुढच्या वर्षीच पण डबल जोडा लागते दोन्ही पण जोडा लागतात असं म्हणणा मला
ते ना काहीतरी नेट कॅपना भरलेय मग तिथनच भर जा सर
नाही भरला मी सबमिट मारलं.
मारलस.
शन ग्रुप मला भेटायचा नाही म्हणून मी सबमिट मारलं. कारण की एका ग्रुपमध्ये तीसच बसतात ना. आणि साठ वर्ग वर्गात आहेत आपल्या
हम्म हम्म हम्म.
एला तीस आणि बिला तीस अस होत.
बरं मागच्या दि दिवशी काय होतं तुमचं? आ आवाज आला तुझा? हॅलो.
हॅलो.
हा आवाज आयला तुझा हॅलो.
अजबन.
हा हॅलो.
जुून पण झालाय.
वय हॅलो.
कसा झा कट अडकला.
आता येते नीट.
आता येते काय?
हां.
हम्म हम्म. तेच बंडाला विचारलं बंडाचा चार्जेस पडला द वाडते चारशे रुपये
हा. आणि ते ह्याचा काय फॉर्म नसते का तुम्हाला स्कॉलरशिपचा
ते ज काय अजून सांगा नाही आता मागच्या वर्षी घेतलेली कने आपल्याला या वर्षी पण मारजी घेता येत्या.
बर अरे मला कशी झालं मागचे अकराव्या वरात मी बरा राहिला.
हम.
आणि लिव्हंग सर्टिफिकेट मारताना बारावीचं मला म्हटलं चारशे रुपये भरात अशा देणार नाही.
पणं एवढं
होयं ते कशांच चारशे विचारलां म्हणले की तुमचं जी टोटलं फी होती आहे तरं काॅलरशिपचां फॉर्म भरलां असतां तसं आतां तुंमची बिकटं झाली चारशे रुपये आतां बिकटं झाले नाहीं आहे त्यां चारशे रुपये
आतां किती फी होत्यां कायं माहीत पंधरा ते चौदा तांरखेपर्यंत भरायं लावल्यां फी
हं ते मागच्यां मागच्यां वर्षी विषयं कायं होतं तुमचं हम
आतां येत्यांला कधीं माहिती आहे सांगू येत्यांला ऑगस्ट मध्यें भरायलां लावल्यां
हम्मं हम्मं हम्म
पंधरां चौदां आंज तांरीख किती आंठ दहा म्हणजे अजूंन दोन दिवसांन
कॉलेज केव्हां चालूं होईल सांगले कां
कॉलेजचां आहे नां ते पणं सांगा नां कधीं
हम्मं आणि विषू ऊठलां आहेतं
हम्मं विषयं आतां आपल्यां इंग्लिश आहे इंग्लिश फॉर कॉम्पिटटिव्हं नॉवल आहे नॉवल कायं करां वाटंत आणि दुसरं म्हणजे कॉस्टिंग थर्ड
बरं
परंत तं हे आं एम्प्लॉयबिलिटीचां कायं तरं कोणतं तरी एक आहे सब्जेक्टं मंग ते झालं की त्यां बी ग्रुपमंध्यें ले एक्स्ट्रां मंधले आहेतं ते एक म्हणजे कुंठलां माहिती आहे अं स्टॅटिस्टिंकलं टेक्निंक आहे
हम्मं
आणि दुसरा आहे तो इन्शुरन्स वरं कांहीतरी आहे वाटतं
बरं
आणि फिंल्ड प्रोजेक्टं एक आहे तो कां शेवटलां देणारं
बरं हां ठीकं आहे एवढां कांहीं इच्शा नाहीं
टिप्ही प्रोजेक्टं लां कायं समजे नां बंडा म्हणलां बंडा कां मलां कोणं म्हटलं फिल्ड प्रोजेक्टलां बहुतेक एकतरं एक पार्ट टाईम जॉब म्हणजे कुठं तरी असं झालं तरं सांगत्यां हेतं
हम्मं
किंवा त्यांचा प्रोजेक्टं तरं येतं ग्रुपवांइसं कायं ते पणं कळं नां कायं करतां ते सर
ठीकं आहे कायं इश्यू बक्की कायं होते
हम्मं फिल प्रोजेक्टं दिलां तरं बरे पडते प्रोजेक्टं दिेलां तरं बरे पडते ग्रुप वांईज म्हणजे बरंपडते पांच टांईम आतां कसं जायचं कुठं जायचं एक्सपिरियन्स असं जरं हे सांगितलं तरं अवघंड पडते
बरं बरं कशी असतें त्यांला कुंठलां सोप्पा जांते
मलां कॉस्टिंग सोपां जांते बघं
कॉस्टिंग मलां वांटते इंग्लिश जाते
इंग्लिश कसं जाईल दोन्ही जांते मलां
हां हां
म्हणजे जांस्तीत जास्तं म्हणजे इंग्लिश जांतोय पण मी एवढे इंग्लिशकडे लक्ष देत नाही रे स्वपासाठी तर इंग्लिश ला फक्त जात मी लेक्चर ला जे जे सांगतात ते करते इंग्लिशकडे लक्ष देत नाही तेवढंच कॉस्टिंगकडे जरा भर टाकतेय
ह
आताशानर बार दि मी थेरीचे आहेत अकाउंट पण विषय गेला आम्हाला आमच्यांदना
होय.
अकाउंट नसणांर आ मलां नाहीं अकाउंट
हां हां
अकाउंटचं नसणांर आं म्हांला
काही विषय मग भंडाचावघडा किरी बंडासाठीच मेहनत.
होय तेचावघड आहे तिचं. म तमलालाचकारून ठ्या प दो पण त रत मला आता नोट सगळ्या काढाला पाहिजेत त्यात माझा एक बॅक राहिला आहे
होय तझ इन्वयरमेंट आहे ना
होच्छ आणि आता मला तेच कराय पाहिजे मागच्या म्हणे सेकंड सेमिस्रं पण करांहिे आणि थर्ड सेमिस्रं पणजे माग जसं केलं तर साता करायहिजे आणि जर भा यो जर राहिला थर्ड सेमिस्टरचा पेपर राहिला आई शप्पथ धोके का माझ आवठ होणार.
हम्म हम्म
जरी पण राहिला ज
हम्म हम्म
म्हणजे मागचा क्लिअर होऊन पुढचा. आणिता फर्स्ट सेमिस्टरचा क्लिअर राहिला तो सेकंड ला क्लिअर केला मी केम सेमिस्टर चा राहिला आणि थर्ड चा क्लिअर केला. आता थड काय होते काय माहीत सेक आता थर्ड सेमिस्टरला सेकंड चा क्लियर होणार आणि थर्डचा राहणार असा वाटालय मला परत आणि.
हम्म बर बर ठीक आहे मी तुला दोन मिनिटात करतो ते काम आहे ते करतो आणि करतो
हा हा